हम
हॅलो
हॅलो
हॅलो, हा आवाज येतोय काय?
हा, हा येतोय बोल.
हॅलो अडका लागलाय वाटतं ग तुझा. रेंजमध्ये ये जरा.
रेंज
अडका लागलाय बघ तुझा आवाज.
हॅलो
काय जेवण करायलिस काय?
काय करायली?
जेवण कराल्यास काय?
जेवण झालेया दोन भाकऱ्या शेवटच्या.
दोनच नवाच्याला
शेव
चपातीय काय?
शेवटच्या दोन आहेत ग.
हा हा आत रेंज येत नई वाट -त बाई तुला, आवाज येई ना व्यवस्थित.
फुल रेंजाय जिओला
मग आवाज कसा काय अडखा लागलाय ग.
आडखा लागलाय तो तर मला माहत नाही आहे ना का आडखाला लागलाय.
असु दे घे बाई.
होय.
आणि काय म भाजी काय कपडे घडी घालाय लागलोय. ते वाळ्लात काय बघ नाही तर घाल दोरीवर म्हणा लागल्या.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
बरं भाजी काय केल्यास मग?
भाजी काय मेथीची केल्या कारल्याची केल्या.
किती गं ह्या?
दोन भाज्या.
भारी आहे बाई तु. दोन भाज्या
ते कारल्याच माणूस सेपरेट आहे.
हा असं हाय व्हय.
हम्म.
ज तुझ्या नादान लागून काय उपयोग नाही बघ.
का
का म्हणजे येतो म्हणून सांगितलेस आणि
. हा
कपडे बीपडे वज्जी घेऊन आलो परत आणि आणलो. आम्हाला काय कामच नाहीत.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
मग काय करू?
असती काय?
तिथं ठेवून काय करू?
ह